हा नाहीटाला फोन ऑटोमॅटिक हो तेच म्हटलं मी कसं काय झाला.
त्याच्या आधी पण तुमचा ना आवाज असा कातरला कातरल्यासारखा येत होता.
हा हा आता येतोय का क्लिअर.
मग रेंज आता क्लिअर येतोय पण रेंज नसेल मग तेव्हा म्हणून कट झाला असेल कॉल
हो नाही तसं रेंज मध्येच आहे आणि मी आच सांगत होती की तिकडे त्र्यंबक जवळ आहे ना पैणी म्हणून गाव आहे आता तर ते असं फेमस झालंय. की जे लोक नॉन व्हेज वगैरे खातात ना तर मग ते तिथे घेऊन जातात आणि ते लोक घरगुती बनून देतात म्हणजे त्यांच्या स्टाईल मध्ये पद्धतीने आणि मग बाजरी ची भाकरी वगैरे असं खूप म्हणजे फेमस आहे तिथे वीकेंड ला तर खूप गर्दी असती प्रत्येक जण जे आहे ज्यांना खाई खावंसं वाटतं किंवा ज्यांना आवडतं ना
हो आवडतं हा
हा ते लोक जातात तिकडे त्यांच्याकडून आणि मग पार्टी होऊन जात ती थोडीफार
हो मस्त ना
हम्म आणि परत मी फेमस
काय काय?
मिसळ मिसळ नाशिक मिसळ
मिसळ हा मिसळ मिसळ ऐकले हो हो हो मिसळ ऐकले.
पण आता खूप फेमस झालीय नाशिकची म्हणजे अ इतके मिसाळचे मोठे मोठे हॉटेल्स झाले रेस्टॉरंट्स असं साधना मिस चळे पॅम्बेस द्रास बाग घेतली मिसळ पेरूच्या बागेतली मिसळ म्हज
हा हा हा हा तसच होतंय बघ सारखं बघा हा तसच होतंय मग सारखं आवाज येत नाहीये
आता येतय क्लिअर
ह आता येतंय क्लिअर
हा तर मग ते मिसळ सेंटर झालेत ना तिथं पण खूप गर्दी असती म्हणजे हजार हजार दोन दोन हज तरर लोक एका दिवसात येऊन जातात इथे.
बापरे! हो काय?
हम्म आणि परत चुलीवरची मिसळ असते. परत गुळाची जिलेबी पण ती पण चुलीवर बनवलेली असते. चुलीवरच आईस्क्रीम हा असे भरपूर आयटम्स आहेत म्हणजे इथे याल तर तुम्हाला दिसतील किंवा खायला पण भेटतील
ते देवीचं पण देऊळ आहे ना
ह हा सप्तशृंगी देवी ती अर्थ आपले ते साडेतीीन शक्तीिपीठांमधले एक आहे
ते काय हो.
हम्म ह ते पण छान अ तिथे म्हणजे तुम्ही त्र्यंबकला गेले ना
हा
तर तिथून जवळचे म्हणजे तिथनं पण आहे रस्ता जायला तिकडे गडावर
ओके
छान म्हण तुम्ही आले ना तुम्हाला असे चार पाच
हा परत आवाजाला प्रॉब्लेम येतोय परत आवाज मध्ये मध्ये जातोय
आता येतयल
हा आता येतोय म्हणजे रेनचा प्रॉब्लेम असेल हो मध्ये मध्ये होय होय
अ हा थोडंफार जात असेल रेंज
थोडंफ मध्येध्ये
हम्म हम् तुम्ही आलेत ना म्हंटलं तर खूप आहे ना नाशिक मध्ये वातावरण तर छानच आहे परत फिरण्यासारखं पण भरपूर आहे रिलॅक्सेशन पण मिळते इथे परतिगत हम्म
ह् आम्ही तेव्हा खूप मनुका म्हणजे बेदाणे वगैरे ते आणलं होतं
हम्म हम् हम् हो माहित ते द्राक्षांची शेती ना तर त्याच्यामुळे ते बेदाने सेंटर्स आहे म्हणजे ते लोक ड्राय करतात आणि विकतात
खूप छान होतं तेव्हा आम्ही आणले होते खूप
हो हो हो हो आमच्या एक मावशी ना त्यांचा पण तोच बिझनेस आहे ते द्राक्षांचं त्यांच्या घरचे बाग आहेत आणि परत ह ड्राय सेंटर पण आहे त्यांचं
पण मग त्याला ते काय हे लागतं का हो म्हणजे असं ते करतात तेव्हा का नुसत तस द्राक्ष सुकट टाकतात की काय त्याला
नाही त्याला प्रोसेस असते ना
अच्छा
मग आता कसं आहे थोडं अपडेट झालंय पहिले सुकवायचे आता मशीन्स पण आहे मग त्याच्यामुळे लव होत आणि जास्त अस वाळवायची पण गरज नाही पडत
अच्छा ओके
चांगली बनवता य त म्हणजे असं
हो काय
पहिले कसं डायरेक्ट उन्हातच केल्यामुळे थोडंफार क्वालिटीवर फरक पडायचा
अच्छा अच्छा
आता मशीन मु क्वालिटी त्यांना पाहिजे तशी बनवता येत म्हणजे अजून भारी वाले अजून असं परत तर मनू आपल्या द्राक्षाच्या जातीवर पण मनू क बनतो ना समजा सोनं का असेल तर त्याचा मनुकावे मोठा असतो त थॉम्सन असेल तर छोटे छोटे मनुके अस आणि काळ्या द्राक्षांचे काळे म्हणुके असं
काळे असतात हो हो हो त्याच्यात तर थोडं बी लागतं ना बारीक बारीक
हो हो हो जे एकदम काळे द्राक्ष असत ना त्याच्यात आणि फ्लेम म्हणून एक जाते ती थोडीशी कमी काळी असती अशी तर तिचे नसतात बी
ओके ओके ओके छान मस्त माहिती एकदम म्हणजे मिळाली
हा हा नाही आहे तो्ही या ना शिकला परत आता तर थोडं एक वर्षनी आलं ना तर मग अजून समजा ते तुम्हाला वेगळे वेगळे साधू अस ना कुंभमेळ्यात येतात इथे तर त्र्यंबकेश्वरला आहे त्र्यंबक चा जो कुंभमेळा असतो ना तो नागा साधू जे असता ना
हो हो हो
आणि नाशिकचा आपले सगळे ते वैष्णवपंथी शिवपंथीय त्यांचा असतो
असं आहे काय ह ह अचछा
तकडे, इकडचे साधू संत ते वेगळे असतात, आणि तिकडेच स्पेशल ते आखाडे नागसाधूंनतेच असतात.
त केवढे ना, त्यांचं पण केवढे पक्के असतात, ते पण.
हो म्हणजे वेगळ्या वेगळ्या प्रत्येकाची, त्यांचे ना इथे टेंट बनवलेले अस त्यांना जागा देता इथे सरकार, तर तुम्ही बघितलंय का?
हो मी बघितलंय, हा म्हणजे मी, आम्ही याच्यावर बघितलंय टी व्ही वर वगैरे.
हा हा, नाही तुम्ही आता प्रत्यक्षात या तुम्ही, आणि म्हणजे असत आपल्याला नॉलेज भेटत, परत मुलांना पण दाखवता येतं, आणि काही, काहीये ना, काय काय साधनची ईतकी तपश्चर्या, किंवा एवढं म्हणजे असतात ना. त्यांच्या तोंडावरच जे तेज अस तना, ते बघूनच आपल्याला विचार पडतो की, असं कस बोयाचं असं, बघतच राहावअसं वाटतं त्यांच्याकडे.
बरोबरे बोलताय ते.
हम्म.
बरोबर सांगताय, तुम्ही.
परत, काही जणांच, वेगळे वेगळे म्हणजे उभं राहिलेले, खाली पाय नाही ठेवायचा, असं पण असतं.
बापरे.
हम्म, वर्षान वर्ष सान. हा, म्हणजे अे लटकून असतात, किंवा काही जणांच असं असतं, खाली बसायचंच नाही. मग ते, कंटिन्यू उभे अस्ता आस. असं काहीतरी, अस बनवलेला असत हात वगैरे ठेवायला, त्यांनी सपोर्टला. दोरीच, आणि त्याच्यावर ते उभे असतात, त्यांचे छोटे छोटे असतात तंबू, पण जे हे मोठे मोठे आखाडे आहेत ना, जे मोठे मोठे साधू संत, यांचे मोठे असतात, म त्यांना भेटायला पण खूप गर्दी असती, समजा त्यांच्या शी शिष्य वगैरे लोक असतात ना, ज्यांना ते मानतात, त्यांन ची गर्दी, म्हणजे मग लोक काय करतात, आले का? एकदा नदीवर जात म्हणजे आंघोळ करायला, कुंभमेळ्यात स्नान. आणि मग, एक दिवस पूर्ण हे फिरण्यासाठी देता, आखाडा वगैरे जेवढे साधूंचे आहेत ना, वेगळे वेगळे, तंबू, तिथे, काही जण, त्र्यंबकला पण जाता. हम्म आणि कसय, त्रंबकचे साधू इथे येत नाही, आंघोळीला. आणि इकडचे पण तिकडे जात नाही, हा असंय. यांची परवानी असली ना, त हे इकडे आंघोळ करतील, रामकुंडावर. आणि त्यांची परवणी ना, त म ते तिथे कुशा वरतय ना, त्र्यंबक
हा माहिते, हो हो. आणि गेलो होतो तथे, मस्त एकदम.
हम्म आता प्रयागराजचा, भरपूर फेमस झाला होता, कुंभमेळा.
हो, तेव्हा तो कुंभमेळा
नाशिकचा पण होणारे, आणि कारण खूप डेव्हलपमेंट चालूये नाशिक मध्ये, रस्ते डायरेक्टे ना, जे दोन पदरी रस्तेय, ते डायरेक्ट चार सहा पदरी करताय, पूल बांधताय, डायरेक्ट म्हणजे, लोकांना कसय, गर्दी होणार ना.
गर्दी होणार, हा हा हा.
हा त म ती गर्दी कंट्रोल झाली पाहिजे, आणि लोकांना व्यवस्थित येता आलं पाहिजे, म्हणजे डेस्टिनेशन पर्यंत, त्या मुळे भरपूर डेव्हलपमेंट चालूये, म्हणजे त्याचा त्रास आम्हाला होतोय समजा, आम्हाला ट्राफिक ला सामना करावा लागतो, कारण इकडे तिकडे जायचं, सगळीकडे काम चालूये. सगळे रस्ते खोदून ठेवलेले त्याच्यामुळे मग आम्हाला होत त्रास पण मग तो आता थोडे्या दिवसांसाठी आहे हम्म त्याच्यामुळे आमच नाशिकचं पण डेव्हलपमेंट होती आणि परत लोकांचा पण फायदा होईल ना आलेल्यांचा
हो म काय अरबर मत नाही एकदा तिकडचा भाग आ एकदा तिकडचा
हो भ तिकडचं फिरायचं एकदा आता बघूयाी जाऊन
ते पण जाऊ शकत शिर्डीला साईबाबांच्या
शिर्डी हो जाऊन आले शिर्डीला मी परत हो हो हो
हम्म एकदा आल्या का मग शिर्डीला जा एक दिवस
हो सगळंच हो बरोबर आहे किती छान वाटतं ना देवीच्या देवळात
हो आणि काय झालंय आ एक वर्ष पूर्वी ना ती वणीची देवी ना सप्तशृंगी तिच्यावर हे असतं ना शेंदु्राचं लेपण असतं शेंदूर माहिती का तुम्हाला हा तर म तो लेप झाला होता तर मग आता मागच्या वर्षी तो काढला देवीचा
अच्छा
तर मग अजून देवीचं रूप बदललेलं आहे आता असं एकदम छान प्रसन्न
हो केवढी छान वाटत मला तर म्हणजे खरंच
आता तुम्हाला चढायला तिथे पहिले पायऱ्या होत्या ना आता रोपवे पण केले आता रोपवे पण ज्यांना रोपवे न जायचं ते रोपवेनी जाऊ शकता ज्यांना पायरीनी जायचं ते पायरीनी जाऊ शकता
ओके ओके ओके बरोबर छान वाटलं एकदम माहिती पण छान मिळाली म्हणून म्हट एक करायच्या आपल्या तर विचारूया कोणाला माहिती
हो हो हो चाल या ना नक्की या भेट
हो नक्की हो चालेल चालेल
ओके चालेल बाय ह